हो. मालाखी.
आवाज येतोय.
हो हो येतोय की बोला.
हा बोला की.
आज इथंच लोक कल मार्केटला. सांगलीमध्येच हा... हो. हो.
अच्छा.
हम्म आमची काही शाळेची वगैरे खरेदी नव्हती आमची नॉर्मलच होती पण आजूबाजूच निरीक्षण चालू होत ना मोस्ट ऑफ द शाळेवालीच होते सगळे.
हम्म आता शाळा सुरू झाली. न आजपासून, त्यामुळे दपतर, वह्या, पुस्तके. आणि शाळेचे ड्रेस गणवेश. रिकामा ऑडिओ
सगळं सगळं नवीन पाहिजेल असते पेन. पेन्सिल सुद्धा हऊस असते ना. होय होय.
होय. चालते.
पूर्ण फॅमिली आलेली असते आणि एक जण कोण नसतोय चॉईस करायला.
हो पसंत पडत नाहीत आनी कुठं. कुटल काय घेतलं?
हा हा मुलं पण पाहिजेत. आई वडील पण पाहिजेत. बजेट पण पाहिजे. सगळं अयोग्य पाहिजे सगळंच..
हो हो पण मग महागाई पण वाढली ना, आजकाल.
हो त्याच्यामुळे जरा भरपूर दुकानं पण फिरावी लागतात काही ठिकाणी जरा देतात कमी जास्त करून पण काय ठिकाणी अजिबातच काय नसते हा तेवढ्याला घ्या नाही तर निघा आजकाल तो एक ट्रेंडला यायलाय तुम्ही विकत घ्यायचं अस तर घ्या नाही तर जावा म्हण
हा त्यांच काय फिक्स रेट जास्त ना
हो नाही पण काही दुकान फिक्स रेट नसलं तरी सुधना तसच करतात म्हणजे मला तर तसा अनुभव आलाय की आज तुम्हाला नाही ना पसंत मग बघू पण नाका त्यांनी दाखवत पण नाही मग
त्यांचं त सात सीझन चाल आहे ना त्यामुळे ते सीझनेबल त्यांना माहितीे लोक घेणारच मुलं हट्ट करतात मला पाहिजेच मग पालकांना घ्यायला लागत
होय पाहिजे म्हणण्यापेक्षा ती लागते शाळेत पण हे करत नाहीत ना त्याशिवाय आता पहिल्यासारखं कुठं राहिलय शाळेत सगळं असलंच पाहिजे आधी एका वहीवर एका पेन्सिल वर काम भागत होत आता कलर पेना पाासून सगळी खरेदी असते त्या एवढ्या एवढ्या लेकरांची
हो
हम्म आपणच कलर पेन कधी वापरलेत बघाय की चांग चांगलं दहावीच्या आसपास बोर्डाची परीक्षा असल्यावरती
बापरे एक कॅमलचे कमपो असते बॉक्स
हा-हा हो-हो की तोपर्यंत आपली एक पेन आणि एक पेन्सिल वास असायची
कंपास बॉक्स मध काढायची वापरायची परत ब
होय होय आणि आ आता दरवर्षी पण घ्या आणि हे पण करा
दरवर्षी नाही आमच्यात रोज लागत पेन्सिल इरेझर पट्टी रोज हरवून यायचं प
हं हं हं हं
हो हो आणि आजकाल क्वालिटी म्हणजे पेन्सिलचे वगैरे टोक पण तुटतात लगेच आजकाल म्हणजे असं चांगल्या प्रतिसान आहेत काय
आजीबात नाहीये आधी आपल्या वेळेला ती कुठली होती कि ती पेन्सिल हा नटराजची कसली कसली भारी होती मलाय कस बी खरखर खरख खरं खर आता ते तीच घेतली तरी अवं तुट त्याच मधनं
नाही नाही आजकाल पेनसिलच्या टोकी लगेच तुटतात आओ
हय काय काय क्वालिटी खराब झाली पण सगळं खरेदी करायला लागतयच काय पर्याय नाही त्याच्याशिवाय पोरांची खर्च इतका असतो की घ्यावच लागतं शाळेत घेत नाहीती पुन्हा शाळेची आणि शाळेतली खरेदी वेगळी असते दोन्हीकडे पैसे खर्च करा बाहेरन पण घ्या शाळेतलं पण घ्या
बॉक्सच आणून ठेवाय लागतात पेन्सिलचे रबरचे शॉर्पनरचे पेन असेल तर पेनाच बॉक्स
बघ आणि एक पेन चालत नाही आता
टिफिन घ्यायचा नवीन बॉट हा बॉटल मित्रांने कशी घेतली तशी घ्यायची
होय ते एक लय आले बघा आणि ते काय कानाला अडकवते ते हेडफोन सारखं तसल बी लागते त्यांना आणि
हो हो
ती एक लईच काय ते फॅन झाले तिथले लोक तेी सगळे गळ्यात अडकूनच फिरताय पोरं पण पुरी पण
हं हं ह्हं
आहे कोणास्टोक ते कलर फुलं असते ते उगंच दाबत बसायचं पुुढं शिकवत असलं तरी
हो हो
ते कर लागतय ते वाटत त्यात काहीतरी
हमं
अं त्याच्यान ते नुसतं गळ्यात घालून हिंडतात त्याला तसल मग मला पण असलं पाहिजे रोज एकजण घेऊन येते
फॅशन आले ओ
कश्याची फॅशन
आणि आजकाल जे आमचे मुलांना मी पैसे भरून शिकवतोय
होय
इंग्लिश मीडियम
मग इंग्लिश यायला पाहिजे इंग्लिशच एक फाड एवढं डोक्यात घुसले की मराठी चालत नाही
एक्स्ट्रा पैसे भरून शिकवतो्या
मग
आणि वरण क्लास पण लावतो याने
बघ शाळेत घातले म्हणजे क्लास पाहिजे कंपल्सरी
पहिले तर आम्हाला क्लास पण नव्हते
अ हा नव्हतेच अजिबातच नव्हते आता क्लास पण लावा शाळा पण करा आणि मार्क ह्यांना किती
हा
पास व्हायची ओरड अस त्या अवघड विषय करून ठेवलेत सगळे कसच होणार आहे गुणा े ही काय आपले काय ते
शिक्षण विकत घेतोय आम्ही
होय मग काय आणि ह्याच्या नगरपालिकेच्या सरकारी शाळा वगैरे सगळ्या बंद पडायला लागल्या आहेत तरी या्या वेळेला एखाद दुसरी बातमी मी जरा चांगली आले की बाबा सरकारी शाळेत पर याय लागलेत वाढलेत म्हणून
हां
ह्या वर्षी तरी जरा एक दो बातम्या सुरवातीला निगेटिव्ह नाहीयेत पेपरमध्ये तरी चांगल्याच की पट वाढतोय वगैरे ते चांगलं आहे म्हटलं बघू आपण मराठी मिडियम का इंग्लिश मडिया मध्ये यद् जा
हम्म
लागायचे ते अशा लोक संस्था झाल्या तू आणि इंग्लिश मिीडियम जे ते पालक म्हणते मयपोरला इंग्लिश यायला पाहिजे आणि त्या पोराला धड इंग्लिश येत नाही धड मराठी येत नाही वी
हो हो
तस झालंय ह पण बर ती पण भाष आहे शाेत इंगलिश भरात मराठी त्याला कळतच नाही कुठल्या भाषेत बोलायचं नाही सिरयसली आगज सातवी -आठवीची मुलं आहेत. ते म्हणतात-
बॅग येतस बॅग येत आतमध्येध्ये
तर इंग्लिश बोलावं लागतं, घरात गेल्यावर मराठी बोलावं लागतं, घरातलं कोण इंग्लिश बोलतच नाही. कुणाला येतंय? आईवडलांच, पालकांच अस म्हणणं आम्हाला येत नाही. मुलांना आलं पाहिजे.
हो, बरोबर आहे. इंग्लिश यायला पाहिजे तर?
हा, मी घरात गेल्यावर, पालकांना येत- नाही, मग त्यांच्याशी मराठीत बोलायच म्हणजे, ह्याना जड जातंय बोलाया. कुठल्या भाषेत- बू बघ ती गोंधळते
वगैरे पण भरपूर झाले शाळची फीस
होय. बघतय घ्या आम्ही आता आपण पार पडलोय, ह्यांचच अवघड आहे. शिक्षण दहावी पर्यंत जरी झाली, तरी लय झालं, शिक्षण अस वाटतंय.
काय करायचं आता आणि शिकाव जस जग चाललंय ते संांग नक्क काय म्हणते त का नाही संगटकाच जग अस एकविसवशतक
चांगले पण गोष्टी आहेत त्या तोडा, अस काय नाहीये की, जुनाच काळ चांगला होता. आत्ता पण चांगल्या हे त्या, पण फोकस सगळा नको त्या गोष्टीकडे आहेत. चांगल्या गोष्टीवर फोकस ल नाहीयचे
काल सगळं असं प्रॅक्टिकल झालंय.
हम्म.
प्रॅक्टिकल चालंलय म्हणजे? अस- सगळं प्रॅक्टिकली-
हा- अस हे, आत्ता पण काय एवढं वाईट परिस्थिती नाहिये, पण जाणून-बुझून फोकस तो नको असलेल्या गोष्टी कडे माणसांचा वळतोय ना, त्याच्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी हे त्या वर अशा पटकन दिसत नाहीत.
आता काय करायचं?
ह आपणच काहीतरी केलं पाहिजेलं नाही दुसरं कोण काय करणार आहे ह्याच्यामध्ये
हो.
आपणच शिक- शिकवलं पाहीजे. शिक्षकांनी, घरातल्यांनी सांगितलं पाहिजे. दुसर कोण- मु त चालू शिकतात हम्म पालकांनी पण शिकवलं पाहिजे पालकां असं म्हण की आ्ही शाेत पाठवते तर मगम्ही का शिकू तुमच सगळं शिकवायं आपण तुम्ही घरात करून घेतलं पाहिजे ना
नाही नाही ते म्हणतात आम्ही पण करून घेतो मग तुम्ही पण करून घ्या तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे
कारण आम्ही इथ अभ्यास ढीगभराने सांगणार पर्ग करून येणार नाही बर करून नाही आल्यावर आम्ही बोलल कि तुम्हाला वाईट वरणार आमच्या पोराला असता बोलला
पैसे भरून तुम्ही शिकवताय मग तुम्ही पण लक्ष द्यायला पाहिजे जे
हा
आणि आपल्याला पण वाटतं ना आपण एवढं पैसे भरतो मग आपल्या मुलाला यायला पाहिजे
होय फक्त. पैसे भरल्यावर येत नसते हो त्या पोराच्या डोक्यात गेलं पाहिजे की, नाही तेला कळलं पाहिजे की नाही तेची बुद्धिमत्ता तेवढी असती. पाहिजे की, नाही तुम्ही बुद्धिमत्ता चेक करत नाही ना, मुलांची तेची आवड निवड ह्या गोष्टी बघतच नाही, जग चाललंय तुला हे करायचंय लाईप. सेट करायचं आहे, संपला विषय! असलं करून ठेवलेय, मग ती कशी येणार पोराला? आणि सगळी पोरं सारखी असतात काय? सांगा मला!
सगळ्यांना सेम रिले सिलेबस पाहिजे होता. प्रत्येकाला कसं वेगवेगळं आहे ना.
नाही, सेमच सिलेबस आहे. सगळ्यांना, सिलेबस सगळा सारखाच आहे. हो! फक्त प्रत्येकाची कॅप्चर करण्याची.
शा वेग असतो इंग्लिश मिडियम वेगळ असतो, ज प्रायव्ट अ शा खाजगी शाळा आहेत, त्यांचा वेगळ शाळा कुठला निर्धारित करल तो असतो.
ते तर होणारच आहे, त्यामुळेच महाराष्ट्र. बोर्ड जे असते की, नाही तिथच मुलं शक्यत घालायची शाळेला दुसऱ्या शाळेत घालायचीच नाही.
आजकल निघाले ना सी बीएसई ते आयएस आय बोर्ड.
काय काय नसते ते आपण महाराष्ट्रात राहतोय लोकल मध्येच बघायचं असत आता.
हम हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.
हा पुढच्या कॉलमध्ये कं टिन्यू करूया हा.
हा म मीच करते आता कॉल लगेच उचला.
हो.
ओके ओके ठीक.